हॅलो
हॅलो
हं, आता येतोय ना आवाज?
हो येतोय येतोय, बोला बोला.
हो का, पहिल्यांदा म्हणजे कट होऊन गेल होत ते.
हा, माझ्याकडे इकडे दिसलंच नाही डिस्प्लेला नाव.
हा हा
हम्म, काय म्हणता?
कायच , पाऊस आहे ना?
पाऊस आहे ना आमच्याकडे.
हाव का,
हम्म हम्म हम्म
आज नाही गेल्या का शेतात? आहे ना आमच्या कडे म
हा हा हा हा.
हम्म
पाऊस तर पाहिजेच, पावसाशिवाय काय शक्य.
हो, आज नाही गेल्या म्हंटल शेतात. नाही का. मंग द्राक्षाची बाग केल तर, द्राक्ष लागले का अजून छोटे छोटे?
आमच्याकडे शेती नाहीच ये.
नाही का? काल दुसऱ्या होत्या काय जाणू कोणी मग?
हा आमच्याकडे शेती नाहीच ये नाही, मी शाळेत आहे शिक्षिका.
हाव का? तेच नई आगोदर विचारायला पाहिजे तुम्हाला, विचारलं नाही डायरेक्ट सुरू केलं, अं हं.
हरकत नाही ना त्याला काय, कारण एवढच पाच जणांशी बघ एवढे कॉल करायचे, त्यामुळे अं लक्षात येत नाही कुणाला फोन लावला आहे नेमके.
हा- हा बरोबर ये.
आणि भरपूर कॉल करायला दिलेत हो त्यांनी.
हा, हम् हम.
बहुतेक तीस कॉलचं टार्गेट दिसतं ये, मला तर वाटतं.
हाव का, तुमचं किती झाले?
माझे आता आत्ताचा हा कॉल तर सबमिट होऊन गेला, झिरो सेकंदवरच.
हाव का? माझा पण तसंच ये.
तेरा, तेरा झाले असते माझे, पण आता हे झिरो सेकं सेकंदा वर सबमिट झाल्यामुळे चौदा झाले. आता अजून एक करावां लागेल, माझे मग ते पंधरा सबमिट झाल्यावर अजून पुढचं टार्गेट येतं की काय माहीत नाही.
हा -हा येईल ना. हम्म,
आधी पाच सबमिट केले, मग परत पाच आले. म ते सबमिट झाले, मग परत पाच आले.
हा -हा तसच होतंय, माझे पहिले दहा कॉल ला अशेच येलं होते. आलेच नही ये, पहिले काय इशू झाला होता.
बरोबर,
हम्म, हं,
पण पावसामुळे इशु होवून जातो ना.
हा -हा, हम्म.
कारण कॉलिंगसाठी नेटवर्क स्ट्राँग पाहिजे या कॉलला.
हा या कॉल ला नेटवर्क जास्त लागत.
हम्, तसं
हम्म,
काय म्हणता बाकी? मी का तिसरी- चौथी.
हाव का झेड पी च्या शाळेमध्ये का? जिल्हा परिषदला य ना म्हंटलं
नाही, नाही, नाही प्रायवेट आहे.
नाही का?
हा,
हम्, बरं ये काही करायला पण पाहिजे.
होना, होना मग कारण आता महागाईमुळे तेवढं तर करावंच लागतं.
हो, काम करावतचं लागतं.
मुलांच्या शिक्षणामुळे थोडंसं तेवढाच आर्थिक हातभार लागून जातो घराला.
हा तेवढंत आहेच करायचं लागतं.
बाकी, काय म्हणता?
काय केल? काम तर काय चालूच आहे. काम.
हा-हा, हा, बरोबर.
हम्म. मक्का लावायची, कापूस लावायचा.
हा-हा, हा-हा, बरोबर.
हम्-हम.
शेतातल्या का? पाऊस पडल्यानंतर बरोबर कामांची सुरुवात होऊन जाते.
हा काम चालू. कामाच्यामुळे जवळ नाही भेटत ना आता उघं समजा पाऊस चालू त्याच्यामुळे काही वाटत नाही.
बरोबर-बरोबर.
मधला लिंबू आहे. तेवढा वेळ मध मग हे काम करून घ्याव लागत. हम्.
तर अजून काय-काय विषय घ्यायचा आज बोलायला?
ज आवड जे विचार वाटलं, ते विचाराच, समजाल प्रश्न? हम्, म तुम्हाला आणखी माझ्यापेक्षा जास्त पडायला पाहिजे काहीतरी, समजतंय तुमचं. ज्ञान जास्त आहे ना, मुलांना शिकवत.
हो रे, हो रे.
मग. हम्.
अस काही नसतं शिक्षकच हुशार असतात असं काही नसतं प्रते ते क्षेत्रात-क्षेत्रातलं माणूस हुशार असतं.
विचार असत, पण मग तरी समजा आम आमचं काय शेतीत काय लावलंय, काय नाही. हे येच, चाल-चाल अजून. मग तुम्हाला आणखी माहिती राहते, बाहेरची भरपूर त्याविषयी समजा, म्हणू शकता.
ती विषयी पण बोलण्यासारखं भरपूर ये नाव.
हा, शेती विषयी बोलण्यासारख्या बी भरपूर आहे, पण मग
पहिलीच शेती आणि आत्ताच्या शेतीमध्ये भरपूर फरक पडला आहे आता.
हा, तेवढं आहे म्हणा खरोखर. पुरे, हम्म. हा.
आणि शेतकरी राजा आहे तर बाकीची प्रजा आहे, नाहीतर काय? खरं आहे.
तेचं कायच असतं, पण मग ते समजणारला म्हणा.
तर
ते समजणाराला ना, हम्म, शेतीमालाला. पावत नाही ते. शेतकरी राजा म्हणतो बरं, शहराकडे अशी गमंत व्हायली आता.
बरोबर आहे ना.
ह कारण ते मालाला भाव देत नाही ना, त्यांच्या मालाला दुप्पट तिप्पट भाव वाढून देत आपल्याला. कुड व्हयं ते?
बरोबर आहे ना? उगवणाऱ्याला कमी मिळतं आणि विकणाऱ्याला जास्त मिळतं.
हम् तसच आहेच ना, हम् मग आता तिकडं ते समजा, त्याच्यावर फि फिल्टर करून, प्रक्रिया करून दुकानात मांडत्या मग ते जे मुळ कार्य आहे ते, तिथं नाही ना भाव. जीड मुळ वीकत्यात तिठून
हा. जिथून घरी सुरुवात होते अण्णाला, तिथून त्याला भाव मिळत नाही ना.
आपल्याला नाही मिळत भाव. आणि फिल्टर केलेलं असतं त्याला, जास्त भाव. आणि जो माल आपण पण विकतो, त्याला कमी भाव असं होऊन जातं ना ते. व्हयं. मग येइल ते मधलेच खात्या ना. शेतकऱ्याला काही पुरत नाही ते असं होउन जातं. हम्म.
त्याला स्वतःला त्याचा जास्त फायदा व्हायला पाहिजे. त्याला त्याचं काही म्हणावं तितकं नाही मिळत बॉ असं.
हम्म. तसच तसच
हा हा.
त्याच्यामुळे शेतकरी लोक पण जास्त असे, याच्यात वळत्याय जास्त धंदे करायचे. ते नाही का म? सिटी मध्ये जास्तये.
काय चालले मग आणखी तुमचं?
बाकी काही नाही आता, चालू आहे. मुलांचे कॉलेज वगैरे सुरू व्हायला वेळ अजून.
ह मुलं मोठंलेय का?
मोठेत मुलं.
किती मुलंय?
एक मुलगा एक मुलगी.
हा का. हम्
काय म्हणता बाकी?
बाकी तुमचं बरं चाललं. तुमचं शाळा कशी चालू आहे मुलांची.
काय शाळा व्यवस्थित चालू आहे. रुटीन सुरू झालं अस सुट्ट्या होत्या त्यावेळेला सुट्ट्या एन्जॉय केल्या. आता शाळा सुरू झाली तर कामं सुरू झाले व्यवस्थित त्या त्या वेळेेत.
हा मग ते तर आहेच.
एक फिक्स रुटीन सुरू होऊन जातं ना मग.
हम्म किती किती मिनिटांनी बोलायचंय?
दहा मिनिटं. झालं आता थोडंच राहिलं, एक, दीड मिनटच राहिला. दहा मिनटं झाली की, संपला मग कॉल. कारण मग मी आता तीन नंतरच करेल घरी गेल्यावर.
हा हो. चालेल चालेल.
शाळेत तर काही जमत नाही.
शाळेत नाही जमत.
तसं
शाळा किती ते कितीय?
नऊ ते तीन.
नऊ ते तीन.
हम्म.
हम्म. चांगलं. प्रायव्हेट शाळेत बी भरपूर पेमेंट पडत ना. प नाही पाहिजे. शिकवण्याची क्वालिटी असल्यावर, मंग शाळेत बी ब आपल्याला जास्त प्रोत्साहन भेटतं ना.
बरोबरय.
हम्म.
काय म्हणता अजून?
त्यानं एकदाच फोन काल. मीच बोलतीय. तुम्ही तर
करायला थोडं, अर्धा- अर्धाच मिनिट राहिला. तुमची मुलं मोठेयत का?
नाही, माझी एक मुलगी तिसरीला आताशी.
तिसरीला?
हा.
बरं, बरं.
एकच मुलगीय.
बरं, बरं, बर.
हम्म.
बरय, चांगलं.
हम्म. तिनी गेलेली सरायचा पण.
चला. झाला आपला कॉल, बरोबर दहा मिनटाचा. मी ठेवू का? चल, बाय. हां.